हॅलो, इते का माझा?
हा. येतोय सर.
ह. बोला आता, कुठुन बोलताय?
मी पुण्याहून बोलतोय सर. तुमी?
आम्ही पण, पुण्यावरुनच.
अरे, वा! कुठे राहता पुण्यात?
पुण्यात नरेला, आम्ही राहतो.
अच्छा, नरे. ओके. इकडे मी च आम्ही, चरोली साईडला राहतो.
कुठ, आलं हे?
अ आळंदी साईडस.
ओके ओके ओके, हां हां हां.
हम्म हम्. मी आय टी कंपनीत आहे, अकाउंट डिपार्टमेंटला.
ओके ओके, हम्म.
बिवडीला ऑफिस आहे आमचं, मनारी वगैरेचे बरेच लोक आहेत, ना ऱ्याचे बरेच जुन्या कंपनीतले बी बरेच पोरय.
हम्म हम्म हम्म.
अच्छा.
हम्, आणि ती आळंदी तुमच्या इतन किती लांब आहे?
पाच किलोमीटर फक्त.
त कि आता गर्दी असेल ना.
नाही, आता झाली ग गर्दी संप तितीकड, हा गेले लोकं, हा हा. काय काय लोक पण तरी येतील, दर्श शण घेऊन मग जातील, काही काही बस ने जातात ना, इकडे आळंदीचं दर्शन घेऊन मग तिकडे जातील. म्हणजे मंदिराच्या आसपास, मंदिरात गर्दी असेल थोडीफार प्रमाणात. पण मंदिरात आम्ही जातच नाही बरीच वर्ष झालय, पाच वर्ष झाले, मंदिरात गेले नाही.
काओ.
चोड, जवळ असलं की तेच कस कौतुक नसत ना, असं होतं ना ते.
हा हा हा, ते ते बरोबर आहे.
तुम्ही कुठय जॉबला? हॅलो.
हॅलो.
तुम्ही जॉबला कुठय?
त का?
हा, येतोय मध्ये कॉल आला होत एक, जॉबला कुठ म्हटला तुम्ही?
हॅलो.
हा, हॅलो.
हा, आवाज येत
हा, येतोय येतोय, माझा येतो का तुम्हाला? हा, तुम्ही जॉबला कुठय?
आम्ही जॉब, फ्रीलान्सिंग करतो
अच्छा, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये.
अं डिजिटल मार्केटिंग मध्ये, विडिओ एडिटिंग मध्ये, सर्ववेचे प्रोजेक्ट घेतो.
अच्छा, अरे वा!
हो,
मग आता हे, ए आय टेक्नॉलॉजी च काही बरेच चेंजेस झाले असेल ना.
हो हो, भरपूर भरपूर. हो ब भरपूर भरपूर तुम्हाला आता म्हणजे स्ट्रॅटेजी फक्त निवडायची असेल बर्या काही वेळेला तर ते स्वतःच तयार करून देतात.
हा.
पण एकदम मायक्रो लेव्हलला हा मायक्रोलेवलला नाही पण काम करणं सोपं झालंय तुमच्या काही टेक्निकल गोष टी इझी झालेत.
हा ह पण मग कॉम्पिटिशन बी तर वाढेल ना त्याच्यामुळे म्हणजे जे त्याच्यात त्राची लोक नई तेबी येतील. हा जे - जे तुमच म्हणजे अ स्कील्स होत. ते ऑनलाईन करून देईल. जि आय तर मग ते कॉम्पिटिशन वाढणारय.
बाकी तुम्हाला आम -आयडिया हे तुम्हाला हे करावे लागतील. तुमच्या तुमच्या. कॉम्पिटिशन खूप -खूप झालंय म्हणजे
आयडिया तिथ कसं प्रत्येक माणसाचं थिंकिंग वर आयडिया चेंजेस होतात ना?
हं हं हं. कारण ते किती जरी हे ग्रो झालं ना?
हम्म हम्म.
तरी ते शेवटी ह्युमन ब्रेन आणि माणसं कसा विचार करतात ह्याच ते त्याला अजून तेवढं ते डेव्हलप नाही होणार आणि झालं तरी अजून खूप खूप वेळ आहे त्याला म्हणजे होईल ते त्या लेवलचं. कारण ज्या स्पीडन ए आय ग्रो होतोय
हा पण ते आता सुरुवातीला स्पीडने ग्रो होईल नंतर कुठेतरी स्टॉक होणारच आहे ते. थोडा प्रमाणात.
हम्म किंवा मग ते तेवढं त्याला येत हे देणार नाहीत ऍक्सेस तेवढा देणार नाहीत काहीतरी करावं लागेल.
हा हा हा.
कारण एक दहा वर्षापूर्वी असं होतं कि म्हणजे अ काही गोष्टी करेल पण ते भाषेत आणि हे च्यात एवढं येणार नाहीत. पण हे नंतर लार्ज लँग्वेज मॉडेल आले एल एल ए मॉडेल आले डायरेक्ट भाषा सुद्धा त्यांनी आणि वर सुरुवातीला असं होतं की फक्त प्रमाण भाषा शिकत होता आता ते पूर्ण अ ऍक्सेंट पण शिकते म्हणजे आता आपले हे जे रेकॉर्डिंग चालू आहेत ते त्याचाच भाग दिसतोय. की लोकांच्या ॲक्सेंट - - पण ते
हा म्हणजे हे आपलं बोलणं त्या नंतर ट्रान्स्किट मध्ये हे करणार त्याच्यामध्ये काही च चुकीचं असेल तर तर त्याला करेक्शन करणार आणि ते सगळं त्याच युज करणार. ए आय
तेच ते त्याचे ॲक्सेंट शिकणार ते त्याचे वर्ड शिकणार त्याचं मिनिंग शिकणार.
म्हणजे आता आपल्या इकडं हिकडं तिकडं म्हणतात. कायच्या इकडं आडी -थडी म्हणतात.
हा बरोबर आहे ना? आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज भाषेच चेंज होतय. आपल्यासारख्याला इतक ते बऱ्याच त्यांचे शब्द कळत नाही दुसऱ्या आ जिल्ह्यातले
हो नाही नाही समजत नाही ना? खूप वेळा शब्द बदलतात म्हणजे त तर आमच्या इकडं आष् ट्याहत्तर म्हणतात. तिकडे नाशिक साईडला अठ्यात्तर म्हणतात. तर ते थोड फरक पडतो म्हणजे श -शब्दात पण आणि
हा जळगावकडे बी ते एकोणावीस ला इकडे काहीतरी वेगळा शब्द आहे पुण्यामध्ये. प्रोपर. हा त्या आणि आम्ही ते एकोणावीस असं म्हणतो एकोणावीस. हे एकोणावीसाचं काहीतरी ते आहे. त्याच्यामध्ये फरक.
येस एकोणावीस आणि एकोणवीस.
आणि आम्ही ज ला च च म्हणतो. म्हणजे त्याच्यावर जड - जडगाव ह ड - ड चा जास्त त्याच्यावर फोकस अस तो पूर्ण जोर असतो.
म्हणजे जळगाव आणि कोकणात ळ चा थोडासा प्रॉब्लेम होतोय. जळगावला ड च म्हणतेत. हम्म.
हा म्हणजे बाळाचा ड आम्ही वापरतचं नाही ना तिकडचे लोकं. तो शब्द बोलण्यातच नाही. फक्त अभ्यासामध्ये आणि लिह - लिहिण्यामध्ये येतो फक्त.
हा हा. बाळाला
बाड तो ड ड ॲटोमॅटिक येतो. हा ड आणि ते आम्हाला आणि ते आम्ही जॉ म्हणजे जिल्हा सोडून दुसऱ्याकडे जातो ना? तेव्हा लक्षात रे आपण ही मिस्टेक करतोयं. मी पुण्यात आल्यानंतर तर लक्षात आलं जेव्हा मित्र म्हणायचे अरे जडगाव अरे जडगाव नाही रे ते जळगाव. तेव्हा अरे -अरे ते नंतर काय दिवस नंतर लक्षात आलं अरे हे खरं बोलतायं आपण ड वापरत नाही. ळ वापरत नाही ड वापरतो.
नाही पण त्याने काही फरक नाही पडतं आता तुमच्या आख्ख्या जळगावात ळचा ड केला ड चा ळ केला. तरी काय ते
ते काय त्याच्या ने त दुसऱ्या जिल्हात काही फरक नाही पडतं नाही त्यांना ही कळत त्यांना कि हा काय बोलतोयं ते.
कसे? तिकडची हीच हायना आता ती. पहिल्यापासूनचं बोलीभाषेत ते आ ळ आलं. अस नाही त्यामुळे त्याचं. हम्म आणि त्यानी काही एवढा फरक नाही पडतं म्हणजे स्कुल सारखं नाहीये म्हणजे तेचं म्हणजे पोहा म्हणला काय आणि पोहे म्हणलं काय आणि फव म्हणलं काय एकच.
हा.
हम्म.
आता काय - काय पुणे म्हणता. काय पुनं म्हणता. हो - हो - हो.
हम् आम्ही कॉलेजला होतो. त्यावेेळेस जळगावला आलो होतो नंतर पुन्हा गेलतो.
हा. हा.
एक दोनदा गेलोतो जळगावला.
अच्छा!
हम्म न आता माहीतं नाही आता जास्तं डेव्हलप झाला असल तर. कारण आम्ही गेलो त्यावेळेसं इतकं कंडिशन वर्स्ट होती. ना मग तालुका एक आहेचं त त्याचं
अ समजतं नव्हतं म्हणजे गावासारखं होतं. तालुक्याच प्लेस झालत ते. बस स्टँड त्यांचं एवढं हे होतं. आता मे बी झालं असेल चांगलं. जळगाव - जळगाव मेन जळगाव. त्यांलाच. हम्म हम्म हम्म. पण त्याला खूप खूप वर्ष झाली म्हणजे दहा वर्ष होऊन गेली त्याला आता.
अच्छा! मी आता पंधरा वर्ष झालं पुण्यातचंय.
तुम्ही जळगावला जा आता तुम्ही पुण - पुणेरीचं आता माणसं झालाय.
हा म्हणजे मी मिक्स होऊनं गेलोयं आता तसं म्हणू शकता तुम्ही. ह? कारण कि पंधरा वर्ष -मग? नाही नाही जातो ना जातो वर्षातून एकदा दोनदा जाण होतं. काही कोणी फंक्शन आहे, लग्न आहे, कोणी वारलं वगैरे-
हम्म. हा म्हणजे सगळे पाहुणे आणि फॅमिली तिकडच आहे. आणि तुम्ही इकडे आहे. हा. हम्म. मग तुम्ही कुठल्या कंपनीत आहे जॉबला?
माझा आय टी कंपनी आहे बेबीवाडीला.
ओके - ओके -ओके बिवेवाडी म्हणजे हिकडं. स्वारगेट च्या पुढं.
हा - हा बरोबर म्हणून तर मध्ये -मध्ये बऱ्यापैकी किनारीयाचे लोक आहे ना आमचे इथं आता बी.
हम्म. म हिकडं तुम्हाला जवळ पडतं का आळंदी साईड वरून.
नाही जवळ नाही पडत लांब पडतं पण मग ते आता कसं आहे- - कंपनी तर प्रायव्हेट आहे. चेंज करता येईल कधी बी. घर कुठे आपण चेंज करणार आहे ना इजीली? स्वतःच घर त्यामुळे मग ते- - चालू आहे म्हणजे इतका दूर अपडाऊन चालू आहे सध्या.
तेच तेच मग तिकडे तुम्ही घर स्वतःच घेतलय की रेंट वरती राहताय.
नाही हे स्वतःच आहे.
हम त्यामुळेच मग तुम्हाला आता ते सोडता येत नाही.
हा. जसं काहीकडे बी जून झालं आता काही काही रेंटने देऊन दुसऱ्या रेंटने घेता येत तसं काय विषय नाही. त्यामुळ म बाकीच्या बी गोष्टी आहे ना सगळ्याच.
नाही ते एक कम्फर्ट झोन होतो आता तो आपण जिथे राहतो ना? तिथला एक- कम्फर्ट झोन झालेल. तिथली माणसं ओळखीची झालेली असत्यात. तो एरिया तिथ गेल की बरं वाटतंय.
बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे तेवढंच नसतं.
हो.
होय तुम्ही अ हिकड तुमच्या हिकडची लोक वारीला जातात का?
हा जातात ना? ते तर पूर्ण महाराष्ट्रातून जातात लोकं. वारीत. वारी मध्ये पूर्ण महाराष्ट्राचे लोक असतात.
हम्म ते नाही म्हणजे- जळगाव साईडची माणसांची असते का वारी? का ते काही ठराविक ठराविक लोक येतात आणि त्यांचे - त्यांचे जातात.
नाही -नाही आता ते त्यांचे बी हे असतात ना मंडळ असतात दिंडी असते ना त्यांची. म ते संस्था अ ते संस्थाचे - - ते कनेक्टेड त्या दिंडीमध्ये म ग आता तुम्हाला जर समजा वारीला जायचंय तर तुम्ही दिंडीमध्ये घुसून जाणार. हा?
ओके, ओके मी करतो तुम्हाला हीकडून कॉल दहा मिनटं झालीत.
हा, का ठीक ये चालेल हं करा.
हा मी करतो हा उचला फक्